हो येत माझा येतं.
हो जेवण वगैरे झालं.
हो झालं बघा तुमचं जेवण
झालं ब आत्ताच.
हम् हम्.
आणि काय चाललंय.
काय नाही ब सर्वज न काय करायलय
बाहेर गेले जीवन वगैरे आवरलं ती आणि आई बाहेर बसले.
हम्म.
चाले दिन सिखेने
हो.
हम्म. आणि तुझ फोन सायलेंटला आहे ना.
म्हणजे आत्ताच.
हा सायलेंटलाच ठेव सडनली कणाचा फोन आला किंवा मेसेज आला ना तर त्यात आवाज रेकॉर्ड होणार.
हा ह ह.
हम्.
नाही नाही काय नाही पाऊस पडलाय तिकडं.
पाऊस आहे कंटिन्यू दिवसभर चालू आहे ग बारीक बारीक
हो इकड आहे बघ आता चालू झालाय परत
ह. इकडं पाच मिनटं थांबतोय पंधरा मिनिट पडतोय पाच मिनिटं थांबतोय पंधरा मिनिट पडतय. असं चालू.
हा इथं पण तसच आहे आता पडाला लागलाय बघा आता
हा हम हा हा हा हा. आणि हे आता तिकडं कर्नाटकी बेंदूर झाला असेल ना.
हो.
मग तिकडं मग महाराष्ट्र बेंदुर आणि क बेंदुरात काय फरक असते माहि
अं नाही एवढं काय माहित नसते. पण कर्नाटिक बेंदूर ते आता एक बेंदूर आणि करते तेच माहित आहे मला.
महाराष्ट्रीयन आणि कर्नाटक अस दोन बिंदू असतात हे तर माहिती.
हो हो हे माहितीय पण हे कधी असं बघित लं नाही ना महाराष्ट्र बेंदूर कधी केलंच नाही आम्ही
हम
त्यामुळे आम्हाला काय एवढे हेच वाटल ते
हम् मी पण ऐकते बराचदा कर्नाटकी बेंदूर महाराष्ट्र पहिला कर्नाटकी होतोय आणि त्याच्यानंतर पंधरा वीस दिवसां काहीतरी महाराष्ट्रीयन होतंय पण यातला फरक काय आहे हे मला माहित नाही.
हा
बाकी तर बाकीचे मी कार्यक्रम बघितले ना म्हणजे सण वगैरे तर मोस्टली महाराष्ट्रात आज झाल्यानंतर कर्नाटकमध्ये उद्या किंवा परवा दिवशी असतात.
हो होय.
हा म्हणजे रक्षाबंधन असू दे, गणपती आणन असू दे जरा असं जरा असं काहीत त्यांचं पंचांग म्हणजे काय म्हणजे माहित नाही कसं काय असते ते पण महाराष्ट्रात आज झालं करी उद्या किंवा परवदिवशी तिकडं मग ते लक्ष्मीपूजन असू दे.
हो हो
असं असते काय कसं काय असते कोणास ठाऊक ते मण नेहमी प्रश्न पडतोय. का असं करतात कोणास ठाऊक.
आमच्या गावी तर तसच आहे बघा. आणि म्हणजे कस असते ते आमच्या गावात कस करतात तर माहित आहे का त्यावेळेस च जास्त त्यावेळेच त्यांनी नाही का नाही पुणेव लागलं असं लागलंय मग ते करतच नाही दुसऱ्य दिवशी ढकलतात.
हम् हम हम हम हम् बरोबर
मग ते जरा कुठ तरी चुकलं असलं की मग ते उद्याच डायरेक्ट उद्या ढकलतात असं करतात.
हा हा हा हा हा
त्यांना मुहूर्त चांगला असला की आज करा म्हणतात नाही मुहूर्त चांगला नसला की मग कराऊ द्या असं म्हणतात.
म्हणजे, म्हणजे जे कॅलेडर मध्ये मुहूर्त दिले टाइम दिलेत किंवा सण दिलेत त्याच्या व्यतिरिक्त ते सगळं सोडून तुम्ही भटजीला विचारायला जातय की म्हणजे ते तुमचे कोण गावात
हो हो हो - मुहूर्त बघून म ते
म्हणजे मला काय म्हणायचंय कॅलेंडर तयार करताना एवढं पंचांगचा अभ्यास करून शास्त्रशुद्ध पद्तीन तयार करतात तरी सुद्धा तुम्ही ते सोडून म्हणजे
होय भटजीना विचारतात आणि मी सुद्धा म्हणजे कोण पण असू तरी सुद्धा अस भडजीला जाऊन विचारून मग करतात.
अरे बाप रे म्हणजे चांगली म्हणता येईल आय डोंट नो पण काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं. छान वाटलं महाराष्ट्रात महालक्ष्मी कॅलेंडर प्रसिद्ध आहे. त्यात सांगितलं की नाही लग्नाचे एक एक जण तर म्हणजे ते यादीवर शादी वगैरे म्हणतात ना त्या टाईप मध्ये काय असेल तर लग्नाची मुहूर्त सुद्धा बघत नाही महालक्ष्मी कॅलेंडरमध्येध्ये सांगितले ना हे दिवस
हो आजच अ कालच ब कालच मुहूर्त चांगला होता
हम्म त्यांनी तिथं जे मुहूर्त सांगितले अमोशाची सुरुवात समाप्ती पौर्णिमे सुरू क म्ह म्हणजे इकडं महाराष्ट्रीयन लोकं ना मोस्ट ऑफ हेच वापरतात महालक्ष्मी कॅलेंडर किंवा त्याच्या व्यतिरिक्त कुठला वापरत असेल तर काल निर्णय वगैरे आणि खूपच कमी असत जे काहीतरी लोकल वापरत असतील पण ते पण शास्त्रशुद्ध पद्धती हा एकदम स्ट्रिक्ट कॅलेंडर पाळतात
हम्म
आणि कर्नाटकात त्या अशा पण पद्धती असतात ना ग ते आठवड्यात एखादा दिवस काही कापायचं नाही किंवा काही फोडणी द्यायची नाही
नाही तस म्हणजे तस नसतं ते आमच्या पाऊस पड ला नसला की ते मागून घेतात गावकरी सगळी म्हणजे असं पाळतो असं म्हणते
हा म्हणजे स्वतः स्वतःच एक म्हणजे एक काय म्हणतात ते निर्णय निर्बंध स्वतःला लावतात की आज आम्ही हे करणार नाही देवा तर आम्हाला पाऊस पाहिजे पाणी दे पीक दे अस
हो हो मग ते सगळे गावकरी कातात अस म्हणजे मंगवारी अस दे शुक्रवारी अस रविव एक दिवस म्हणजे अस पाच दिवस निवडतात
ह म्हणजे एक महिना म्हणायच का तुला एका महिन्यातले पाच दिवस
हा हा हा मग ते पाच दिवसात तर म्हणजे उपवास जराय म्हणजे उपस नाही म्हणजे सॉरी त्या पाच दिवसात क नाही काय फोडणी घालायच नाही काय नाही
हा म्हणजे ह्या ह्या आठवड्यातला मंगळवार मो पुढच्या आठवड्यातला मंगळवार त्याच्या पुढ असं मंगळवारच
हा मंगळवार आणि शुक्रवार असं म्हणजे ए आठवड्यात मंगळवार आणि शुक्रवार नाही तर रविवार असं करतात
म्हजे ए आठवड्यातले दोन वार बरोबर बरोबर पाच दिवस जातचछ काही असं फक्त फोडणी घालायचं नाही किंवा काय कापायचं नाही ह्याच्या व्यतिरिक्त आणि काय काय घेतात मागून
आणि गाडी पण फिरवायची नाही बाहेर दुकानं वगैरे सगळे बंद असं लॉकडाऊन झाल्यासारखेच संपूर्ण हो- शांतता एकदम-
भारीकी आहे आणि खर तर सांगू म्हणजे हे मागून घे पण चांगलंय की देवासाठी- आणि हे करतो हे पण होत- पण त्या हा- हा आणि बऱ्याच लोकांना विश्रांती पण मिळेल ना आणि घरातल्या लेडीजला स्पेशली-
हो-
हा- हा -हा- हा
आदल्या दिवशी करायचं सगळं काय असेल ते दुसऱ्या दिवशी खायचं
भारी की- बारी- बरी
असं म्हणजे भात लावायला चालतं म्हणजे फोडणी देऊन आमटी फोडणी देऊन ठेवायच नंतर न दुसर दिवशी अस जरा अस पाणी घालून जास्त वाढवल तरी चालतं असं-
बरोबर
चपाती करायच नाही भाकरी करायच नाही का नाही-
माधल कर्नाटकी लोक भाकरी आदी करून वाळवून ठेवतात ना ती पद्धत वापरत असेतील मग
हो-
म्हणजे ते ज्वारी बाजरीच्या पातळ भाकरी करतात किती छान ते-
हा-
् हम बरोबर आणि काय मग आमठीे आपण तशी पण आ- ठी भाजी आजची उद्या खातोयच की तस आदल्या रात्री आ- आदल्या दिवशी ते चांगलं फोडणी वगैरे देऊन ठेवत असेल जास्त भाज्या-
होय-
बरोबर -बरोबर
फक्त भात लावाला तेवढं चालतय
हा -हा- हा -हा
मग पाच दिवस झाले कि मग काय करायचं गाव- त्या देवीला आपलं दही-भात म्हणा- आंबिल भात म्हना घेऊन जाऊन नैवद दाखवूण यायच
हा -हा- हा -हा -हा आणि तिकड देव म्हणजे प्रत्येक गावी देवांची संख्या पण भरपूर असती ह-
हो- हो
म्हणजे माझे एक दोन नातलग आहेत
हम्म-
अ म्हणजे कर्नाटकी त्यांच्या गावी कधी येेईल तर बघते मी- त्यांच्या म्हणजे देव पण खूप असतात त्यांच्यात- गावातलेच ऍक्च्युली सगळेच- गावात असतात ते ताईबाई म्हसोबा म्हण किंवा ग्राम दैवत एक असत- मेन आपल महादेव दत्त बाळमामा- बरीच मणदर असतात सगळ्याच गावातनी असतात पण कनार्टक लोक देवाच जरा जास्त- ते करतात बरोबर ना हा- मग बाकी एखाद्या गावात गेलीस तर तुला एवढं देव -देव- देव जाणवणार नाही
होय-
पण कर्नाटकी हे गावात गेलीस त म्हणजे जरा देवाचं प्रमाण जास्त आहे
हो-
एक मिनिंट ह् बरोबर-
झोपली नाही वाटत अजून सरर्वज्ञा
आवाज यायलाय तुला-
नाही
आहे बाहेर किरकिरा लागले बघ मम्मी पप्पा कुठे गेलेत म्हणून. आता मग हेनी घेतील थोडा वेळ आता मी कॉलवर बोलतेय ना.
हो
आणि रित्वी झोपली!
हाय खाली खेळायला लागला विचाराला त मला म्हणजे वरती आली ना मी
हम्म
दादाला विचारायला लागल की कुठ आहे कुठं आहे म्हणून
ह ह अं दादा बाहेर जातोय कामाला कुठं का काय करतोय आता
नाही नाही अं आज एक शूट होत होघ गेल्याला
मग शूटच्या व्यतिरिक्त ऑनलाईन काम करतय का
हो मग त्यांचे फोटो वगैरे एडिट करून द्यायचं अल्बम करून द्यायच असं करतो रिकम असला कि करून देतात सिलेक्ट करून ते एडिट करायचं असेल ते जास्त
बरोबर लॅपटॉप आहे का त्याच्याकडे
अं नाही! मोबाईलवर तर एडिट करतोय आणि मित्रां च्या घरी जाऊन ते कम्प्युटर वरती हे करून येतय.
असू चांगली गोष्ट हें. आता एवढा महागडा कॅमेरा घेतलाय ना तर थोड्या दिवसात लॅपटॉप
होय होय होय.
होऊन जातय.
होत होत मॉनिटर आमचं म्हणजे ते जिजुंचं दिलेलं होतं. हो आणि ते काय झालं मॉनटर चांगलं आहे नाही पिस जरा जळाला.
अरे देवा!
मग दिदींचं ते पलीकड दिदी होते ते दिदींच घेतलेलं आम्ही
हम्म.
तं दिदींच दिलेली ते आता तिकड त्यांना पाहिजे म्हणून तिने घेतलीत परत मग आता ते ते रिपेन टाकलंय बघू आता
बस चालतेय मी तुला थोड्यावेळाने करते काय?
हो हो चालत.